जरा कानापासून लांब घ्या फोन कानाला लावायच नाही फोन जरा
हा काय म्हणता बोला
काही नाही बाई बोला तुम्ही काय म्हणता
काही नाही काय चाललं
काही नाही बाय आराम चालला पाऊस पाणी चालू
हो ते तिकडं आहे ना काय झालं माहितीय का अह त्या तिकडच्या गल्लीलालाय भांडण झाले त्या ब पोरानी त्या पोराचं डोकं फोडलं बाई म्हणे
बाप प ब
हा ललेक मग गर्दी तिथे आमच्या इकडे इकडच भाज तुला खूप गर्दी इतके भांडणं चालू आहे का रस्ते बंद आहे आम जते हा लय भांडणं चालूय बाई तिथं जायला जागा नाही मी दोन तास सपस सुंटरा मून गेली बाई मी तिकड बाहेर गेली होती ज कामासाठी काय नाही इतके पोलीस अ ते अ ते इतके भांडणं मारा मार्या पार डोकं थोडाफोडीच झाले बाई
बंद असेल ना म तिथला रस्ता आता
ह ना रस्ता बंद ए म मितकडु ना शिपिर न अलीि वयईम पोरीच्या घरी गेली ती जरा वेळ भेटायला तर तिच्याकडनं अशी फिरवून
अच्छा बर तुमच जवळच्या जवळ
हा माझ्या पोरीच्या सासूचं ऑपरेशन बी झालं पोटाच
ह
हा ऑपरेशन झालं मोठठा गोळा निघाला पोटातून हा बघायला गेली ति तिच्या सासूला प्र विस्टाकी पडलितेन ना पोटल मु बघून आली त्यांना नाही का हा मग ती म्हणे बाई म्हणे येऊन जा येऊन जा कालच झालं म्हणे तुला तर काही वेळ भेट ना मग मी गेली बाई त्या पुोर डे आली
अच्छा अच्छा
काही सफरचंद नेले एक किलो काही दोन तीन नारळ नेले काही ओआरएस नाहील पाचसा आणि अ काही घरात काही होतं थोडं थोडं शेतातलं ते नेलंव बरंच काही काही नेल काही हरबारा बिरबारा निघाल होत तो दिला त्या पोरीला लागत होता का वाळवण नेऊन दिलं पापड उडदाचे कुडाया वेपर बरच काय काही फराळाचं नेलं हो मग ग याच्यानी गेली ना मोटरसायकल वर गेली पोरायच्या अ कधीचं करून ठेवलं ये म्हटलं तर तिला वेळच नाही याईला काय करावं तरी ते वेपर असते मग कधी खातील ते मग देऊन टाकलं बाई मम्मी तिच्या सावथेला बी भेट त भे द्यायच्या होत्या म ते बी देऊन आले अस नाष्टते पाणी करून आल मग आता काय जेवायचं ते थोडस करू म्हणलं खिचडी बिचडी आणि ठेता करू काहीतरी कव म्हणलं मग काय काय म्हणता बोला कश साठी पण केला होता
काय ना म्हंटलं मी असं ऐकलं की लेकीला लोनच देत नाही म्हणे
काय माहित बाई त्या यांनी काढला तो कोणता बाबा आहे ना शिवपुराणवाला ते म्हणता बाई
किवले केला हे द्यायचं नाही म्हणे
रार का यार का
हो येईल ना तुम्ही मला सांगा तारीख जर तुम्हाला कळाली ना तर मला पण ऐकायला आल होत की आहे म्हणून ठेवलेलं पण कधीेते नाही माहिती
बाबा हे तो बोले बाबाच शिवपुराने या बगर का ऐकायला भंडाराभी राहतो तिथं नाही चांगलं चांगलं जेवण ठेवायला राहतो ह
हा दोन टाइम जाऊन आली
नाही आता तिसऱ्या वेळेस बी करावा लागतो म्हणे ल चांगलं राहत म्हणे नवसपूर होत आपले
हा का तुमच काही झालं का तुम्ही काही
नाही बाई मी न काही केल्या ते बायका आमच्या गावातल्या नालेखेट्या करता बाई ल ला म्हून ला मुून अश गाडी करू करू जातय मला म्हटली ती एकताई या माणत तुम्ही म्हणे त्या जवळपास पण त्या खेड्यावर तर तिथे जाऊ म्हणे आप पण म्हणे म्हणलं बघू बाई माझी जाव काही हलत नाही बाई ती झोपूनच राहते लवकर येतच नाही बाई लवकर तिला किती मन नाही माझी जाव
उठवायचं की त्यांना त्यांना अणसाला कुठेेतरी जाऊन फिरून येऊ
तिला काय सर्दी खोकला होत त उठतच नाही माझी जाव थोडंस थंडी पाऊस पाणी पडलं का लगे ब बी कडती बाई
त्रास होत असेल मुद्दाम तो म्हण काय करत नाही
काय माहिती बाई खरं खोटं त्यांनाच माहिती
तुही आजाराबद्दल कोणाला काही बोलू नय
हा म ते तर आहे घराने राहत ना सर्दी होती सारखी थोडस बीचक्कर माराला गेल्या क लगेच सर्दी होती जोर जोर शिंकत त्या
बर एकटा जातात सकाळी सकाळी
ह मग ती पोरगी ना हो ती छोटी त्यांची तच्या बरोबर जातात येतोघी जणी मायले सकाळी उठून जाता पाच वाजता चांगलं राहतो म्हणे फिरायला गेलं का तब्येतने बिघडत लोक म्हणताात म्हण फिरून आलं का काही होत नाही ऑपरेशन बी े का होत नाही म्ह हा यादारी पडताी लोक म्हणत म्हणे फिरलं का काही होत नाही म्हणे तर रामदेव बाबा बी म्हणतो रोज फिरायला जायचं रोज फिरायला जायचं
व्यायाम व्याएम करायला लावायचांगताना जरा
करतना बाई व्यायाम बी करतना त्या रोज सकाळी ना पाट्या उठून ठ उठत त पासला फिरून आल्या मग व्यायाम करत त्यामु च्या पाणी घेता काही लिंबू पाणी घेता काही कॉपी पिता ह एवढं पिता त्या काही म नाश बष्ट काही करत नाही डायरेक्ट जेवणच करत बारा वाजता
अच्छा अच्छा
म काय करतात काय म्हणता अून काय चालल तुमच्याकडे अ्या शिवपूरला भंडार एल् मोट टमाडार आहेय म्हणे पकडी जेऊन सात दिवस तिथंच खायचं बरं का तिथंच खायचं तिथंच खायचं सात दिवस
बाई तिथं एवढ्या रात्रीचं कोणतांबल बाई जाऊन येऊन कराल मी
लोकांनी पावसा पाण्याच सोय केलेली आहे बाथरूम संडा सग केलेले आहे सोय तिथ फक्त साध तरा
करून ठेव लोक
बायका कुठं जातील हो ताई? बायका कोणी -
पण त्यांना काही असे रूम द्यायच्या, त्याच्यात काही-काही लोकं ठेवायचे.
मग आहे ना तिथं ताडपत्र्या-बीडपत्र्या! मोठं शेड बांधलयं एवढं मोठं शेड हे, की पूर्ण येच्यात नसल झालं. एवढं मोठे शेड बांधलय आमच्याकडं! हू हा हा. बाबा एकदम पुढं बसतो. अन सगळे मागे-मागे. साहेब लोकं सगळे पुढं बसता ना?
हा, मग त्यांनी आयोजित केलेलं राहतं मग ते पस्तीलच न?
हा आपण बसवतो बाई मागो इतक्या लांब बसावं लागत तो ते बाबाचं तोंड बि नई दिसत. त्याला बघायसाठी आम्ही एवढं लांबून-लांबून येतो. त्या बाबाचं तोडंच दिस ना बई, शिवपुराण बाबाचं.
जो बोलवतो त्याच्या घरी राहतो-बितो तो माणूस.
ओ बाई, अशा गरीिबाच्या घरी नई जाती. ते लोक लांब लांब जातात. ते लोकं कोणा कोणाच्या घरी जात -
हम्म, बरंय बाई. ज्याच्या घरी येत असल, त्याचं चांगलं होत असल का हो? कल्याण होत असल.
म पॉच गर लागता. पॉज घर लागतात, त्याना राहिला साध्या-सुध्या घरात नाही राहत तिथे. आपल्या गरीबाच्या घरात बोलवा त त्यांना... तेवढे पैशे देत असल, तर मी येईल.
अगं बाई! म्हणजे नुसतं घरात यायचे एवढे पैसे द्यावा का त्यांना?
हा, असं हे ते.
हो का बया? हे तर नवीनच आहे बई!
लोक असतात फिरणारे आणि तो वेगळा पैसा म्हणजे इकड
नाही, नाही, नाही! त्याच्या गावाकडचे लोक असतात ते सगळे. त्यांच्या याच्यात ते हे टाकून देतो तो.
तू म्हणता शिव्हरला बी जायचं म्हणे, शिव्हरला बी यायचं - ते म्हणे, बाबा म्हणता शिव्हरला या म्हणे, तुमची मनोकामना पूर्ण व्हिल.
हा, आम्ही जाऊन आलो होतो. आम्हाला रुद्राक्ष भेटला होता. बाबांचं हे पण हे तिथं मोठं भवन.
हो, तिथं बी म्हणे जायचं, जेवण-बिवण करायचं म्हणे.
असत ते ग गरीब लोकांसाठी, ज्याला म्हणजे नसेलच ना? पण आम्ही - टूरने गेलो होतो आ्हाला जेवणेवन होते का टूरवाल्यांकडून होत. ते खाल्लं हो. पण तिथं जे भवन असतं ना, तिथं बाहेर आहे ना मोठा ग्राउंड हे. तिथे पण असत, ताट-बिट देता का काय देता? असत बाई तिथं पण जेवण असत. कसं आहे काय काय माहिती, देवाचा प्रसाद म्हणून अगं बाई कोणते लोक कसे कसे काय काय काय काय लोकांना आजार कोणी तर डायरेक्ट जमिनीवर पडलेलं आणि काय.
हा का? लय मोठी शिवपुरांची पिंड आहे म्हणे तिथं महादेवाची पिंड आहे म्हणे.
हो. नाही ते हे मोठा असा दगड आहे. त्याला काय बोलत बाई कंकर शंकर आहे. पहिली तरी आम्ही गेलोत ना तेव्हा बायका डायरेक्ट त्याच्यावर पाणी हे ते कुंकु लाव पैसे लाव. हा आता सगळं त्यांनी साईडनी कंपाऊंड केलं आणि त्या कंकर शंकरला कपडे घालतात आता. हा, हात नाही लाऊ देत त्या कंकर शंकरला. कारण लोक हे करून, हो हात लावलात आम्ही. आता नाही लावू देत आता कपडे बीप डे घालून एकदम स्वच्छता केली आणि लोकांना लांबूनच
हा, लय चांगलंय म्हणे आम्हाला चालले बघू म्हणलं कधीतरी जावं म्हणलं. लई चांगलं होतं म्हणे तिथे गेलं का लई लोक चांगली होऊ जात म्हणे श्रीमंत होन जाता म्हणे. असं म्हणता बाई.
आम्ही पण गेलो होतो ना. सगळीकडे जाऊन आलो ना येत ना रेल्वेने जात. काहीतरी संध्याकाळ का रात्रीची गाडी त्याच्याने जायचं सका सकाळी तिकड जा जा मकालच्या इथं जायला भेट
हा, मग लगेच पोहोचतं का? रात्री गेल्या का लगेच तिथं पोहोचतं?
तसा नाही दिवस पूर्ण.
पूर्ण दिवस आहे का? हो का?
ते गेले ना तर तिथे सकाळी सकाळी बारा एक वाजेपर्यंत पोहोचाल तुम्ही. म जेवण वगैरे करत करत म ते टूर वाले असेल तर मग त्यांच्या हिशोबाने. तुमचं तुमचं असेल तर मग तुम्हाला मॅनेज करून मग सगळ्या गोष्टी मग तिथून एक गाडी घ्यायची करायची. त्या माणसाला सांगायचं आम्हाला तिकट एका जणाला काहीतरी शंभर रुपये दिवसाचे होते का काहीतरी होते बाई.
स्वस्त आहे, स्वस्त आहे. अरे बापरे! स्वत आहे म द शंभर रुप
हा, काय होते काय माहीत आता आठवत ते शंभर होते का किती होते पण होते बाई. पर सीट काहीतरी रिक्षा असतील त्यांची.
बरं बरं चांगलंय आम्हाला बी जायचं आहे दोन तीन ठिकाणी देव देव करायला चाललंय आमचं कुठं पंढरपूरला बी जावं म्हणलं आता वारी पायी पाई पण लोक आम्ही आमचं चाललंय आहे आमच्या जावा जावा म्हटलंय ए का म्हणे पंढरपूरला जाऊ म्हणे आपण. पाई म्हणे.
आता एखादशी ये ना तर जाऊ. करू का पोरीचा फोन येतोय करते.
हा हा, चालेल चालेल ठीक आहे येते मी. चालल करा की.